हॅलो,.
हा, आवाज येतोय का?
ह ऐतोय की.
हम, काय म्हणतेस मग होय जेऊन तू?
जेवलो आताच.
हम्, हम.
काय चाललंय मग?
काय नाही बघ आता पाऊस नाही काय नाही तर या नाही तर अजून निवतच. तरव आलं कि म चालू का काल जर असे होय जातोय की. मुगा जरा काल कोळपा घालून नांगरिक म्हणतो असा आहे घरात. पाणी आहे ना लाईट नाही. ते पाणी या साठी बघतो तर कुणाला गाडा पण डोक्याना कवाण ते
पा म्हणजे काय प्रॉब्लेम झालाय का.
लाईटच नाही त्यामुळे पाणी सोडाय नाही चावीस नाही पाणी म्हणजे परवा पण आलेलं त्या दिवशी ते थोडं थोडं झालेलं नाही आणि दोन्ही पण टा त्या संपल्याला पाणी नाही आडा जावायच म्हणून तो बर गाडा पण नाही कणाचा आणि घरात.
हो.
ते मार का घाण असतोय ती चार चार घ पासा पासा घगरी बसत नाहीत का. त्यात येत एकटीला ते आवरडत एकटीला बॅलेन्स तोड पण कुणाचा नाहीच यथं. आणि गाडीहन आणायचं म्हटलं तर गाडी वानून ड्रायव्हर कोण करत नाही म ति बी कामा भाऊ. नाम खेताला आता दु डोक्या ना तेव चार खे नंतर दोन तीन तीन वाजता जातोता पोर येतील शाळेेत ना नंतर जायचं तीन वाजताना होय ते आता बारका येते साडे बाराला तीड दीड दोन असत. सतीथुडली सतवी लायतात. हो ती वाळव आलाय नामदेवरा भैटेला आणि मुली त्याच्या ढताय चाळीसरांच्या इंग्लिश मीडियम ला का योग के जीलायता गेल्या वर्षापासून घातलायिथं.
हा हा चालते. काय नाही आमच म्हणजे अजून लहान आहे त्यामुळे इतच आहे शाळेला.
अंगणवाडीलाय का.
होय आणि बारकाय तो आता म्हणजे तीन वर्षाचा आहे.
हम थोला.
थोरला नाही दोघं मुलगच आहेत तो हा पाच पाच वर्षाचाय तो
हा हा हा.
हा तीन वर्षाचा.
हा हा मग अंगणवाडीत ते थोडलं जायचं सर अंगणवाडीत.
जातोय म्हणजे आम्ही पण बाहेर घालायचं म्हटलं तर तो म्हणला की मला भीती वाटते.
हा हा इथं घालायची होतीस मग च च शाडी
तिथ कसं म्हणजे आणि कोणतं म्हणजे भेटलं कि म इशो करणार. त्यांच्या बरोबर बाहेर आणि प घरला येणार त्यामु म्हटलं तर हवदी घालायचं.
यंदा गाला प पाचवी पाचवी्या वर मी आमच्याला तर पाचव्या वर्षातच घातल्याला बघते गेल्या वर्षी यंदाचवं दोन वर्ष आता. हुशार झालाय सगळं शिकलाय हे झालंय शिक्षण पण सरांचं चांगलं आहे त्यामु होोर हशारला द देते.
आमच्याला मी म्हणजे शिककवतोय घरात पण तो बाहेर. नाही म्हणतोय म्हणजे अजून म्हणजे अस तो म्हणजे एकदम साधा कुणीत मारले तर मार खाय जोगाय
एवढं साध आहे.
साध थरलाय तो लले धाकटा आहे तले चाकटरय
हा ते एक एक साधा आणि एक चॅप्टर होतंय जिंदगीप दोन्ही सारखे कुठली आणायची.
कुणी हातातला काय तर काढून घेतलं तरच म्हणजे हे करायचो काय. द्यायजोगा तस हा नाही.
एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढ देणार.
बर येणारय होय तस हा नाही. हा सगळ्याच नाही हा तेला तर मारतोय भयानक.
मग ते घेऊ आता मोठा झाल्या गुंडासारखा होणार दुसऱ्याशी मारून येऊन घरात कळ घेऊन तुझ्याकडे भांनाची कळ घेली.
घालवला आहे म्हणला. मोठा म्हला मम्मी घालो माज माझ्या अरोबरीला शाळेला मग हला डायपर घालूनला घालला मॅडम न फोन केला. ती शाळेला पाठवू नको चाले. आपण करते कोरीस होय चाहत को सगळ्याच नाही. चावतोय नाही सगळ्याचनी म सांगितले. की करू नको जाऊन पाठवू नको अस शाळेला मण ह. पाठवत आज शनिवार रविवार तर त्याला थोरल्याला लय सांभाळायला लागते मारतोयच लय मी
होय भ्या जरात हे कर एवढा कशा ना आगाव झालाय का त.
अगावला आहे तो भयानक.
हम्म हम् हम् मग आता शनिवारच्या आले असेल घरात आज
आला के उशीर आला आठ वाजता आठ वाजता गेलेला.
अकरा अकरा असतात.
अकरा वाजता आला.
हा हा. ह आणि वाडीला गेलतीस काय का?
आता मुलाचा वाढदिवस आहे उद्या
कुणाचा?
अरे वंश तो वाढ दिवस आ त्या्या
धनुूच्या भग धनुूच्या भुरग्याचा
हा धनुच्या मुलाचा ते वर्ष अवद्या वर्ष होणार त्याला
पहिला त वार्दवसा आहे उद्याव
होय पहिलाच वाढदिव आहे मग ते सेलिब्रेशन मोठ्या नाही.
मोठ्या करणार असते दुसरा कार्यक्रम काय अस मोठ्यान करायला न असते. ते त्यामुळे वाढदस करला.
जावळ कस ते लग्नाचा कार्यक्रम होता त्यामुळे जावळ म्हणजे त्या हततनच गेलं ते
कुठल्या उत्तम.
हा हा लग्नातच होत जावं म्हणजे ते सगळं. पाहून आलेल त्यावेस काढलं ते जाव आता वाढदिवस मोठ्या करायचा अस विषय मोठ्या नाही होय उद्या
ज आज जाणार आहेस किी उद्या जाणार.
नाही उद्या जाणार.
हम् राहायलाय नाही ब का वाडीला
जातंय की राहायला.
हम् हम हम.
आता स मे महिन्यात आलो. आता शाळेला थांबत नाही उद्या आपण विचारतोय शाळा आहे काय म्हणून
हो हं हं ह. हो ते भारी हाय आधीच विचारते जरी मम्मीला राहायला सुद्धा शाळेसाठी पळून येयला पाहिजे. आता पण एवढी काळजी मग मोठा झाल्यावर कस करणार मग मम्मीला घर घरच पुडून चालणार नाही.
होय मम्मी शाळा का विचारत्. ते उदया शाळा हाय.
हा हा हा मग हम्म हम्म मग आणि?
काय नाही निवांत आता काय ऊस आमचा का सगळा ऊसच आहे.
घरची मग सासूबाई ते
आहेत की बसल्या त्यासनी घेऊनच बसले आता
हा हा हा तुमच सगळं आता काय भातात काय?
आम्ही एक वर्ष अडाणं भात करतोय. रोपंच की होय आमचं कसं पाणी असल्यामुळे आम्ही रोप केली.
रोप केली आहे म्हणजे हाय यंदा काय
होय ह्या ह्या पुढच्या या वर्षी नाही एक वर्ष आडाण करते म्हणजे उसाला काढतो जरा थोड्यात ऊस हाय एकच उपाय केलाय भाताचा
लावलीस रोप पण आहे.
रोप लावली की आठ दिवस झालं लावून
पाणी आहे का?
पाणी आहेय होय विहिरीच
हा मग चालतेय पाणी हा स विहिरीच्या पाण्यावर तर उघून काढला असं आणि हे झालं लावून घेतलं असशीला ग हो ते गेल्या नक्षत्रात पाऊस जागला भरपूर नाय
हो ह्यावेळी पाऊसच नाही दहा तारखे वीस तारखेपर्यंत नाही म्हणताय.
पाऊस यंदा बाई ऊनच पडले कसं काय काय होतंय का कुणास ठाऊक तर व जरा जरा या लागल्याता पाऊस गेला म्हणजे कसं चीखल रवायच आणि काय करायचं हे चाललंय आता काय न गेल्या वर्षी ह्या दिवसात रवणी मांडणी सगळं झालेल.
सगळंच झालेलं हो
होय तरण्या पावसात सगळं आम्ही रिकामा झालतो आणि यंदा अजून तरणा संपत आला. आता उद्याला आठ दिवस होतोय तरणा निघून तरी पावसाचा पत्ता नाही.
होय आणि आठ दिवस आहे. आणि आठ दहा दिवस पाऊस नाही.
यंदा कोरडा दुष्काळ पडतोय का ओलला दुष्काळ पडतोय ते सांग ना बी झालं काय करतोय ते एक सारखा दुष्काळ बी झाला आणि एकसारखा लागना भी झाला नेमका निम्म अर्ध निम्म सगळं करायला लागला. आता आमचं तरी दोन तर न मेल्यास बघ असं भुई सपाळ पान अ म्हणजे आल्यात इथं बरं आणि पिवळ जर पडल्या आणि त्याच्यावर करपा रोग कसा भातावर पडतोय. तसं त्या ज्या रोग पडल्या झाल्या असं ते पूर्ण जसं करपल्यासारखं झालं दोन सर्व
पाणी नाही काय
पाणी उगलुन आल्यावर पाण्यावर मी एक पण थराव उगवाय नाही सोड सगळं पावसाच्या पाण्यावर उगवल्या सर्व आता पाऊस पडल्यावर ते तरवज दोन तरवज खराब म्हणजे बीज खराब लागलेय का जमनीची कस काय झाली काय माहित नाही पण तरवच हे झालं दोन्ही पण पण जळवाणी झाल्यात पिवळं पिवळ असं खाडूळ हे हळदीवाणी झाल्या ते दोन दुसरं दुसरं दुसरी कड हाय ते हाय ते हिरवीगार कर तर ते आता कुणाच्या घेतले त तिथला पाहुस सगळ्या सांगिल तरवा राहिलं तर ठेवावा राहिला ठेवा कोण ठेवाल त्यांच्या जाऊन आणायचं तेव शेवटला रवायचं असं करायचं काय करणार होय हम्म मग आणि काय?
आवरलं सगळं घरातलं
घरातल आवरून तसं पाणीच हे आले आता भांडी घासायची. पाण्याचा तर बघतो पाणी नस तरी कपडे धुवायला तळ्यावर घेतो ते समोरची मैत्री नाही त्याने मी धुन धुनून आलो आता भांडी कसायची जरा भांडी घस्त पोरस निघून जरा हे करायला दुपारन तेवढाच चार वाजे तर पासा घे पाहणार
हा चालतेय की का म्हणजे असं पाण्याचा साठा जास्त नाही का घरात
दोन टाके आहेत का हजार पाच पाच लिटरच्या पाणी भरपूर पाणी सोडून झालेत ग चावीला त्यामुळे पाणी गावाना झाल्या तेच टाक्या धुनी पण आणि आठ माणसं घरात कुठलं पाणी पुरल सांग आठ जणच्या आंघोळ्या त्यांच ते सगळ्याला हातपा घ पाणी भांडवा भांडे्यााला पाणी कपडे्याला पाणी पुरतय होय ते
आमच्याकडे एकदा झाडा नाहीेत पाणी
एक दिवसाअडच येते आणि आता यंदा स्कीम तुमच्या तिकड वाढत स्कीम आहे ती आता ती बंद केली ती स्कीम घेत आमची ती अ स्कीिम बंद केली तुम्ही ती स्कीम चालू केली चक्षवाडी कने आणि ती बंद के आणि यंदा चार कोटी मंजूर झालेला ते आंबेडकर मंजूर करून दि ते मांडली आणि यंदा पाणी पडलंय त्यातलं मला वाटत सारखं पाणी काय ते त्यावेळेस याय नाही दोन तीन पाच वेळा आलय त्या बेदरापासून अस लाईट जाते पाण्याचा होते असाच प्रॉब्लेम आहे ते स्ककीम चालू केली तेव्हापासून
नाही आमच्याकडे आहे एक दिवसाआड
मी वाडेत थोडं पाणी आहे आता तुमच्या तथं बघितलंस ना किसत आजू म्हण ते किस्त मावशी पाणी असतं एक दिवसाआडने ते खरं दो दता दीड तास पाण्यानु सानन कस्त गटारं जातात म्हणत्यात
होय आमच्याडे बी अससच
ह पाणी पाहिजे ग पाण्याशिवाय काय चालत नाही पाणी नसून काही ये नाही
काम सुजत नाही दुसरं
काम सुसत सुसतच नाही ग पाणी असलं की कसं सगळं हे कराय गावतय आवराय गावतं पटपट चालतय दहा मिनटं झालं क कोती कडल का तिकडन कर माझा कॉल झालाय दहा मिनट झाले तू लाव मला
हा लावते
ह